हॅलो हा बोोल काय बसली ग
जवलास
ए तू
अतााजुल का नाही करा म्हण ल असच कॉल कालची मॅच बघितलीस काय
कोणची ती फराणीशान मोरक बैरली
चांगली झाली सर
ये फ्रानसने ऐक ना तुम्हाला जिंक कलचच
हम्म आरती बाप सॉप प्राईम मध्येताई बा्ी त
अर खरार असलेले ए बापेला पहिली फिलांटी मेली म्हटल मिस केली म्हटलं आता ए बापेला अवघडाय म्हटलं होता असं की त्याला नाव ठेव ना
नंतर न मारली एक गोल मारली नंतर न ती लास्ट गोल मारली ्या प्लेयर नाही देव का माही नाही आहे त्याला आपण आशिष्ट द्या बापे जात होता
वय अरे एंबा पे सध्या आता टॉपचा आहे इचछाम फ फ्रांस झिकाव बघ्या सगळ्याच टीम तश चांगल्या खेळालात चोड आता इथनं फायनल सेम फेम सेमीफायनल आता मोस्टली तर मला वाटते फ्रान्स जाणार
फ्रानस ग रिझर्वशन फानला
आता फ्रान्स गेली आता ह्याच्यावर कोण येईल लॉटते
आता स्पननी इचे
स्पेन आणि स्पेन आणि ह
बेलिंगम बेलजियम ना ना
बेलजियम आहे
हां विलियम आहे कोलंबिया सॉरी हां
कोल हा कोलंबिया कोलंबिया पडली ना बाहेर
कंतराव
कोलंबिया पडली बाहेर पॅनाल्टी गेली बाहेर स्पेन आणि बहुतेक नॉर्वे आहे
इंग ललेंडन नावर वरी
इंग्लंड आणि नॉर्वे र
ह
हा हा काय पोर्तुगल पण गेली ब्राझील पण गेली ह्या दोन टीम पाहिजे इत रे जरा
अर्जंटीना आणि स्विझरलांड आहे
हा हा त्या सोड....
की कुठलीरी स्पेनबरोबर गोंधळ हवं ग कोलंबिया आहे म ल. बेल्जि बेल्जियम ना एक काय ते बेलिंग काय आहे प्लेयरचं नाव पाठवालेत
ये अरे काठवण जाऊते सोड्या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
बेळग
अस
आ मरला फ्रान्स ह पाहिजे होती आपली ब्राझील आणि पोर्तुगल पाहिजे होती जरा
ब्राझीलल तर पाहिजेच होती मारला वर्ल्ड कप म्हण ब्राील बाहेर गेली की नाही ते वर्ल्ड कप असं वाटत ना.
ती सगळीच म्हणजे अशी थोडक्यात जी जी मेन फॅन फेवरेट टीम आहे त्या सगळ्या बाहेर गेल्यात.
हा
आता एकच राहिलय ते अर्जेंटिना.
अर्जेंटिना पण काटा वाचत चालल्यात अरे राऊंड ऑफ ह. थर्टी टूला वाचली थर्टी टूला पण त्यांची ती. कोरोवरत्या कुठल्या तरी ते ची कंट्री होती त्याबरोबर मॅच. त्याबरोबर मॅच सेम तशीच तीस मिनिटे एक्स्ट्रा टाईम लागेलली र येश.
हा व्हय व्हय य नाही रे हे कोपा वर दे.
केलेली हा कोबवरर दे काय तर आ तसं काय जरा.. त्यावेळेला पण तीस मिनट एक्स्ट्राईम मॅच गेलेली. म्हणून तिथं बाहेर पडले असे तर त्याच्यापेक्षा आधी पडले असतील. ते यानंतर राऊंड ऑफ सिक्स्टीन ला पण जिप. बरोबर सगळं अवघडच झालं त्यांच. तरी पण जिंकली ती तरी पण जिंकलीत. त म्हणलं बहोत भारी असत.
पोर्तुगल जेिकायला पाहिजे ते स्पेन बरोबर. लास्टच्या मिनिटाला गोल बसली मला
या पोर्तुगाल जाणारच तेरे बाहेर.
हम्म ते पण आहे.
नॉर्वे नॉर्वेनं ब्राझीलला घालीवला.
वय आता येथे बहालां.
आणि इंग्लंड.
दोन्ही पण टीम चांगल्या आहेत कोण पण जिकू शकतय. प मला वाटतय जर नॉर्वे फॉर्म मध्ये.
दोन्ही पण आ नॉर्वे फॉर्म मध्ये नॉर्वे आता म्हणाय गेल ते आता. आला त्यामुळे जर अस नेक्स्ट डेट म्हण अरे नॉर्वे च प्लेअर बघ. ते हलाड एकट मारतील बघ त्याला फक्त तुम्ही बॉल द्या मी गोल मारतो अस.
ते आसिस्ट पण मिळतय त्याला सोडतस चांगलं.
हा तेच. परत आता ही काय होतय याचं काय माहित कोण जिंकणार वर्ल्ड कप तरी मायामती फ्रान्स जिकल.
मला वाटतय अर्जेंटिना फ्रान्स या दोन्हीत जास्त. चान्स येत नॉर्वे पण येऊ शकले तर येत्यात काय सांगतात? नाही रे इंग्लंड आहे तस चार पाच टीम आहेत सगळ्याच डिझर्व करतात चांगले खेळतात त्या पण
हे तेच.
त्यातली फॅन फेवरेट बद्द्ल बघायला गेलास असतात स्पेन आणि अ. अर्जेंटिना फ्रान्स पण हाय इंग्लंड पण हाय. प्रत्येक देशाची सगळी प्लेअयर सपोर्ट करत्यात.
आपला देशच नाय तीत.
व्हय येणार येणार आपला पण देश.
ते नाही आपलं ते आता ह्यो कसला खेळायला ईशान ते. यमाल पण बाबा पोर्तुगालच्या मॅचला भारी खेळल म्हणाय च ते ला ते फक्त.
यमाला दाबलेला आहे न नॅनो मेंडीस न नॅनो मेंडीस जवा बे. झालं कव्हा तिथंच मॅच हारली पोर्तुगल.
हा तेच फ्रानसचा बेंच. पण चांगला भााव म्हणजे बेंचवरचे प्लेअर्स सगळे चांगले आहेत खरांची आणि इलेवन पण सगळे चांगले आहेत.
अरे होय त्यांची सगळी ती टीम चांगलीच आहे रे ती कम्प्लीट. ती म्हण. अर्जेंटिना पण म्हण तशी टीमवर्क जर बघायला गेल तर फ्रान्स. स्पेन अर्जेंटिना इंग्लंड यांचा जरा कमपेड जास्त चांगला आहे ब्राझील पोर्तुगलपेक्षा
तरे ब्राझीलचा त्या असं गोल मारणार कोण नव्हतं स्पेसिफिक ब्राझीलमध्येध्ये असं गोल मारणार नव्हतं रे ने मर पहिल्यापासून जर राहत असत तरच ती पेलांडी मारून बाहेर गेलं असत. तचं काय माहीती नाही कॉडस का अ विश मला पहि ततर पिलाट मारून एक जराअसं खेळून मग ते बाहेर बसलं असता चालला असत एकवेळ
ते पण आहे पण नेमारन लास्टची गोल मारली भारी वाटलं तेच किती आहे आणि ते त्याच्या्या स्टाईल मध्येच मारले ते ना बल
अ तिच्या प्राईम सटाईल मध्ये मारली काय मर
भारी भारी वाटलं बघून पण लास्ट ला काय शेवटी डेसटनी नशीब
नेमान गोल मारातीी याने जिंका बबतीी ते एक एक पाय होता रे ती हालांची दुसरी गोल बसा नो पाय होती मारता आणि न मला पिल्लेलंे नला बायच आणि न मारचाल जर पहिलाटी जची मॅच जिंकली असते आईष शप्पल भा
अरे ब्राझीलचं पब्लिक जरा खळ झाला असतं
जल्लोष ना असता
मी म्हनज चचाहातते त जी तरसेी तूख
तचकीि मारता जिंका प होती रे बराज
छ होती पोर्तुगल न पण कराव रोनाल्डो नकल माराव बाई
नाही ववस्थित
ती पण आहे जरा असं इम्प्रुवमेंट पाहिजे सर् त्यांना ती पोर्तुगल फायनल लाखत याला पाहिजे आता दोन हजार तीस मध्ये नाही सवढ सी आरचा काय चान्स नाही तीस मध्ये
दोन हजार तीस मध्ये पोर्तुगाल मध्ये हा लास्टच तरीवेट का
ते होता सड पण रिटायरमेंट अजून क घेऊ शकते ती ते आहे स एवढं ते जागतच रनिंग पडत नव्हते असं मोस्टली जास्त
ते ज रे म उलटतेचा गेम प्ले बाधवणार
हम्म
आणि अ पुढचा फिफा पोर्तुगालमध्येध्ये साण्या
होय माहित आहे
हम्म पोर्तुगाल आणि आणि कुठलं तर दोन देश
सांगता येत नाही काय क त्यांच्या आता त्या मॅनेजर व डिपेंड आहे कोच
मॅनेजर बद्दलला आवडत आणि पोर्तुगाल जातो काहीतरी
वय वय ते कोणाला म्हणता त मी ते सियारचच अगोदर कोणत हा ते सियाथ एकदम अशी खास व
हम्
आता काय होऊ शकते सगळ न्यूज मध्ये मझ आत बघूया आता
से आर ला पूर्ण मॅच तरी खेळवतील
अरे होय सगळी मॅच पूर्ण ते आत हा ते स्ट्रेथ फक्त त्याला पास मी येत नव्ह पुढं असिस्टच नव्हतरी त्याला मिी
हा हा हा
असा विश झाला
होघडा विषर
आता तो ग लाईट कंट्रलापोटराला आहेस
माझी तरी
आता एमबाप्पी पण प्राईम मध्ये हलांड पण प्राईम मध्ये आहे तसे मोस्टली प्लेयर्स आता यमाला पण प्राईम मध्ये आहे
तररी आ माल जास्त झा बारर का पडत
हा जरा बारका आहे पण त्याचा गेम आहे रिध गेम सेन्स जास्त आहे त्याचा
हम्
आणि ते राईट विंग ला परफेक्ट खेते
हम् जक सोड फ्रान्स काय पण झालं किती तारखेला आहे फे पण आता वीस लाख फायनल वीस का एकोणीस एकोणीच आवडतरी
हा ऐकून विचार आ
ऐक विचाराकडे चांग हेस आहे
अससा आहे सहाटः खेला समिफयनल लागत नाही नाही नाही एकोणीसशलात आहे रे
अच्छा अच्छा
विसार केला फ फायनल आहे
का होती आता बघा फहिनलाच कळती काय होणार आहे क थांबणार तर नाही
ते तर्र आहे सड काय वेळ जव टीम घेणार आणि
नाही ब वल रिझर्व असं तीस टीम घेते असं कधी होत नाही जैसे लोक ज्याचा लक अस्त्व घेते ज्याची वेळ असते तव घेते त्याचा काळ अस्त तव घेते
आता लास्टला बघितलंस ना फ्रान्स वास् अर्जेंटिना
तेच की
काय काय काय मॅच झालती ती एकशे सोळाव्या मिनिटाला तीनची थर्ड वल बसलेली फ्रान्सवाल्यांची तीन दोन होता लास्ट ला पेनाल्टी वर गेली तिथं वॉ त्यांचं लग होतं हारली वॉल आर्जेंटीनाला तर
नरजतीरी
ते हाय सोड अरे नाही तव्हा पण जंकल्यास त फ्रान्स कारणखी फिफ्टी फिफीचान्सेस लत आहेत पहिला अर्जेंटिनाचा दोन शून्य होता नंतर मग एमबा पला पेनाल्टी मिळाली मग पेनाल्टी मारली नंतर अर्जेंटिनाने अनेक गुल मारली नंतर मग एमबाप्पेनं डायरेक्ट गुोल मारली अ इंटरेस्टिंग झा त कंप्
जिंकली असते का न नाही फ्रान्सम्बाप्पेला आयुष्यप्पत सांगत झाला
पुतळा गेला अस त्यांचा देश
तेच की ए बापेलाले हे मिळाला असते बाबा
आता पण मी इतीेच रे त्यांच्या देशाकडनं तव्हा ते कमप्लट तास हे झालत ते काय म्हण त्याला सोल्जर टाप ऑफ त्यांच्या देशसासाठी
अर बघा सोडाता फायनल लागा होते
इ पण आहे चड
जेवो आारा
आताब बुगू आजरात को ना मॅच आहे
इच क
फिफाचं काही त काही तर पाचशे काय पाचशे पंचेचाळीस मिलियन किती तर प्राईज बला ना प्राईज म्हणजे विनर टीम
हम्म ह्या होती काय म बघायच फायनाला कत तो लागणार
चालते